हा बोला कि.
त हे झालं डिस्कनेक्टिंग झालं.
झाला तो सबमिट आता होत नाही, ते डिस्कनेक्टिंग तसलं काय.
नाही?
नाही डायरेक्ट सबमिट होतंय, व्हय ह्या टास्क वाल्यांना अस च हाय वाटतं?
हाय का? उम्म हम्म उन् ऊन लई कडक पडले. आ बाळ हाय. कोल्हापुरात पाऊस होत? काय ऊन होतं? कडक आभाळ आहे ना निम्यात पाऊस होता निम्म्यात तन ऊन पडले असंच काही झाले.
हा हा म्हणजे पाऊस पडलाय थोडा.
आरळ्यात पडलाय इकडं आमच्याकडे नाही. आरळ्यात होता पाऊस जरा. हम् ह ते मा पौर्णिमे दिवशी ह्याला गेलतासा का महालक्ष्मीला जाणार हुतासा की?
आ महालक्ष्मीला नाही ते बिरोळा म्ह जे काळ काळभैरवचं मंदिर आहे ते. होय गेलतो की, आवरलो अकराला निघ गलो तो आकरा पण नाही. साडे अकरा पावणे बारा वाजले होते. तव्हा निघलो दोन अडीचला पोचलो तिथं लांबय ते. जवळजवळ एक. पंचेचाळीस च किलोमीटर होतं. पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर होते. हम्म मग गेलो गेल्यावर थांबलो नाही जास्त. सनापुटो. आणि त्यावेळी आता हा अधिक मास महिना. त्यामुळे गर्दी भरपूर त्या मंदिरात. प्रसाद पण आम्हाला मिळाला. हा मुखदर्श शन घेतलं. आणि भात. आमटी संपलं होतं. भात आमटी, भाजी. फक्त शिरा तेवढा प्रसाद घे डब्यातून तिथे जेवायला गर्दी होती, बसलो नाही. डबा नेह्लता नाही बाळाला काहीतर खायला घालून, ते खाऊ घेतला आणि. बाहेर आलो. मग थोडं निम्या गावात आल्यावर मग तिथं थांबून पिल्याला एक दोन कुरकुरेच पुढं घेतलं आणि ते खिर आणि ते खाला. ते नम मग घरी याला पाचच वाजले.
हम्म दिवस सकाळ गेला तिथेच हम्म ह् देवाला गेल की दर्शनाला असच मी बी आज सकाळी गेल मग फिक्स नव्हतं. ब नाही की नाही म्हणजे तिने अंबाबाईला गेल नाही? नाही जायची म्हणत होती. गेल नाही करा म्हणजे फिक्स गर्दी लई आहे हा म्हणूनच.
पण रविवार.
गर्दी अहो परवा दिवशीच क नाही पेपरला आलते तीन लाख भाविक झाले
हा हा तीन लाख नाही तीन कोटी
लाख झालते का? काय माहिती एवढं झालत एका दिवसात इ लते कुठे जाता सुट्ट्यात. हा गर्दीत ते सोनोग्राफी टरात जरा मॅडम मिटिंग ला जाहणार होत्या मग त्यांनी सांगितलं होत की जर हे झालं तर कणी येऊ नको म्हणून फोन करतो. आणि काल रे नव्हती ओ घरात
हां
चार वाजता गेलेली त रात्री सात वाजता आलीया. मग प्रॉब्लेम होल त्या मग मला समजेना त्यांचा फोन येऊन गेली की काय झालंय. काही आमच्या मॅडमांना फोन केला मी दाखवली तं त्या म्हणाल्या की जाणार अस तसेच जा. ओपण असलं तर नसाल तर आंबाबाईचं दर्शन घेऊन यायं
हा हां
खरं नाही होतं ओपन
हा बरं झालंय की मग
हम्म नसेल तर आणि उद्या आणि जायचं उद्या दिवस बघूया काय होतय.
हा हां
वार सुटलय बघा इकडं
होय आता पण हिकड पण जरा वार सुट आपले गार बर वाटालेय आभाळ हाय खर पावसाच तण आत्ता आमच्या सातेरी महादेवावर वार लय भारी.
हा हा ते डोंगरावर हाय का मंदिर?
लई उंचावर आहे तिथून कोल्हापूर दिसतय.
हा हा मग म्हटलं काही पायर्‍या असतील जायला.
तेे काय असं हम् का असं वळण वळणच रस्त
वळणं वळणं
हम्म आणि पायऱ्या आहेत त्या वर देवळापाशी खरं खालनं वर चढायला हम् रस्ता हाय न लांब हाय नाही लय उंच उंच डोंगर हाय तो
हा हा
त्त्यामुळ त्याला असं पायऱ्या मातय हेच डोंगर आहे आणि वर गेला म्हणून पायर हाय त्या लय भारी बघायला. पण आलास तर या पावसाळ्याच्या दिवसात गेलं क नाही हात आ बॅग राहत नाही काय सगळं वाऱ्यावर उडतंया लय भारी असतं.
हा हा म तिथं काय निवासस्थान तीन झोपण्याची तिन सोय
अ हाय क्या
हाय
तर जत्रा मोठी असते ते ना आहे सगळं. नाही नाही असं नाही
हा हा
फक्त आपणच जायला पाहिजे तिथ
हा हा
हम्म मी लावते सारखी महादेवाला
महादेव तुमच्या घरापासून किती लांब आहे ते?
आमच्या घरापासून तरी साडेतीन किलोमीटर.
हा हा म्हणजे जवळच तुमच्या गावात असल्या वाणी
हा साडे तीन किलोमीटर खरं तिथ आणि हाय अस तिथ वरच डोंगर चढायलाच चार किलोमीटर लागत
हा हा मग वेळ लागत असेल चढायला?
हा वेळ लागतोय गाड्या फास्ट चढत नाही टेक असल्यामुळ.
हा काडत नसतील.
अ उतरून गाड्या जातात त्या जात्यात गाड्या फोर व्हीलर सुद्धा जाते गाडी काय काय नाही. खरं चालत जायचंय. नाही लांब लांब आहे न.
म्हणजे आमच्या इथं दंडोबाई तसा आहे वाटतं हिथं पण दंडो बा म्हणून हाय. हम्म असं हे आहे. असा डोंगर आहे ऊंच डोंगर आणि तिथं वर आहे ना महाद देवाची काय तर मंदिर आहे आणि श्रावण महिन्यात तिथं यात्रा अस त्या अ बघायला असं डोंगरा भारीये खालच सगळं दरी तेन दिस
दिसतिया हम्म आमच्या इथे ते ते वर आय आणि खाली अस त्यानी काय म्हणतात बा सात पोरी बाबांनी कनी तिथं ठेवून गेल्या होत्या.
हा.
त्याज्या बाबाला नको होत्या. नदी हुतीया आणि ती नदीच कुट गायब झालीया ती. सातजणी त्या हम्म मग तिचं मंदिर खाली पायत्याला आणि वर महादेवाच
बांधलय हा हा. म्हणजे सात सात मुलींचं मंदिर आय खाली तिथं
तिथं ना नाई एकच मंदिर आय त्या सात जणी हायता तिथं. एकच मंदिर हा आत आहेत म्हणजे असं आत आता असं गुह्यात गुह्या असल्या वानी असं आत आत आय ते.
हा हा.
खर महादेवाचच भारी वा वर ते जायला ते पायत्याला आय आणि ते वरय आसय.
हा.
हम्म.
मग इथं पण आमच्या दंडोबाई ते असं गुहेेत असल्यागत आत मी गेलो नाही आम्ही गेलतो खर मी आत गेलो नाही. चालत नव्हतं त्यावेळी मग हेनी आणि पिल्या जाऊन आ त्यावेळी एकदम पाऊसच अचानकच गेलतो ना सांगितलं नाही ह्यांनी कुट जायच डायरेक्ट तिकडच नेलती गाडी.
हा हा.
अ पाऊस आला अचानक जरा भिजलो तिकड पाऊस असतोय. आपल्या इकडे नसते खर तिंथ डोंगरावर पाऊस असतो्य‌ त्या
अ डोंगरावर कनी पाऊस पडतो तेच कि महादेवाला पण कनी पडतोय पाऊस खंर पावसाळ्यात झायला ते महादेवाला जेवढी मज्जा ये तेवढे उन्हाळ्याला येत
हा येत नाही उन्हाळ्यात काय सगळं वाळलेल असतय हे आता हा पावसाच हिरवळ असतेच.
झाड असत आणि वारं असत जास्त महत्त्वाचा ते वारं त्या हलदी ह मस्त वाढतय. आणि प्रत्येक गोष्टी एवढ्या वाऱ्यात पावसात सुद्धा आई क्रीम खाते तिथ.
खात हा हा हा तिथल दुकानं असतील नाही.
हम्म कायमची मीत एकतर श्रावण महिन्यात किंवा महा अ महाशिवरात्रीत प्रत्यक फॅमल चुकत नाही श्रवण महिन्यात एक तर दिवस आणि महाशिवरात्रीला जातोय.
हा, हा.
आमचं तेनी
मग देवावर भक्ती श्रद्धा पाहिजे थोडं.
पाहि जाते आमच्या त्यांना पण असं बाहेर न्यायची आवड हाय, त्यांना जाते हम्म. विचारलं की चल जाऊन येऊया असं करतात. परत असं त्रुंब म्हणून आहे त्रुंब्याला महा गणप तीय मोठा अदमापूर जवळ. त्रुंब म्हणून तिततच आदमापूरच्या पुढं दोन तीन अ आ दहा बारा किलोमीटर
अम तिथं काय बाळूमामांचा जन्म झालाय काय?
तिथ बाळूमामांचा जन्म झाला नाही तिथं खांब हाय बाळूमामांचा. पितळाचा मोठा तिथं लागिरलेला जरी अस तर एका सेकंदात ते हात लावल की नि हम्म बाळूमामाचं गाव कुठलं? हाय बाई आप्पाची वाडी काय कुठं आ
आप्पाची गाडी हा आप्पाचीवाडी.
हा असं काय तर हा देत बाळूमामांच गाव ते गाव नव्हं बाळूमामांच आदमापुरात हा खर आदमापुरात मंदिर आहे त्यांचं.
हा हा नाही ते मेतक्याच पण ऐकून होत
हा मेतक्यात भूत काढत्यात लागिरलेली आ गुण लय येतोय ब मेतक्याचा.
हा नाय त्यात ते हेच ना आता बाळूमामाला पण भरपूर जन मानत्यात.
होय बाळूमामाचं पण हे हाय खरं जास्त अ प्रमाणात अहो आमोशाला इतकी गर्दी अस ते की नाही मी एका अमावस्याला जाऊन बघित लोया, जवळजळ आठ ते नऊ तास नंबर येत नाही तिथं
हा नाही त्यावेळी काही मुख अस
मुखदर्शनच घेतलेला परवडतयं. बाळूमामाला कारण का सांगू
हां.
विठ्ठलाला एक तर पंढरपूरचा विठ्ठल सोडला की असा कुठलाच देव नाही की त्याच्या पायाला हात लावून देवदर्शन
देत्यात. हा हा हां.
दर्शन मिळत नाही कुठल्या देवाला एकतर विठ्ठलालाच मिळतंय फक्त पायाला हात लावायला. पंढरपुरात लांबूनच मग हे मुखदर्शन कसयं सांगा आपल्या पुढला माणूस तो लाईनीतून फिरून येतोय आणि मुखदर्शन घेणारा त्या माणसाच्या पाठीमागला माणूस म मुख मुखदर्शन घेतलेल्याच बाळूमामा मला परवडतयं.
होय होय.
तस बी बाळूमामा पूर्ण दिसत्यात मुखदर्शनाला.
होय होय.
हम्म येऊन जाऊन दर्शन घ्यायचं म्हटलं तर पांडुरंगाचच बघा म्हणजे हा पाय पंढरपूरला कधी
नाही नाही जायचंय अजून
हा
तिथं पण छोटे छोटे भरपूर मंदिर आहेत म्हणतात, हा हा तिथं पण हा तिथं पण लाईनीत उभ रहाव लागते काय.
तिथं लाईन म्हणजे दोन दोन दिवसाची लाईन असते हा आधी मधी गेलं तरच परवडते असे एकट धरून जायचं नाही तिथं नंबर येत नाही.
हा हा
त्या पंढरपुरात कस आपल्या कस पाया करायेत मी तस पांडुरंगला स्पर्श करायचा, हम त्या पांडूरंगाच्या पायावर हात ठेवून ठेवून अस त्याच पाय गुळगुळीत आपल्या माणसागतच होयला लागल्यात.
हा प्रत्येक देवाचं हेच की, थांब हं
द